हो.
काय करता?
हम.
हॅलो.
हा बोला.
आवाज येतोय ना?
हा.
काय चाललंय?
काय नाही निवांत, तुमचं काय चाललंय?
मी पण बसले, आराम करतय.
हू हू ह जेवण?
हो झालं. तुमचं?
करत हाय बघ आता.
अच्छा.
उमम.
आपण आता बघा ना, ऍक्सिडंट वगैरे होतात, त्या विषयावरून बोलूया. ज
हा.
आता बघा ना, म्हणजे गाडी वगैरे भरपूर फास्ट चालवतात. म्हणजे एखाद्या समोर च्याची चू की असताना पण, समोरून दुसरा व्यक्ती भरपूर फास्ट येत असेल त्याची चुकी नसताना, म असं काही ना काहीतरी अपघात होतो.
हो हो होतो. लई बघ लई बघतोय.
हा ना. आता आमच्या इथे भरपूर असे होत आहेत, ऍक्सिडेंट वगैरे
हा हा.
चालूच हाय जास्त.
अं.
भरपूर चालू आहेत ते प्रमाण आता, अपघात वगैरे होतच असतात. मोठे गाडी वगैरे पण भरपूर स्पीडने चालवतात आणि मग नंतर ॲक्सिडेंट होतात. काही गाड्या असतात, त्या आशा दरयामध्ये वगैरे जातात. काही लोक असतात दारू पिवून गाडी चालवतात.
हो.
तुमच्या इथे मग असं काय झालंय?
काय?
तुमच्या इथे असं काही घडलंय का अपघात वगैरे?
लई वेळा, रोज बघतो मी. हॅलो.
हा बोला.
रोज बघतोय मी.
हा ना, आता ते बघा ना न्यूजला पण होत वगैरे जाम येतय, मर्डरचा वगैरे- परत एक्सिडंट काय ना काही तरी चालूच आहे, म्हणजे हा पूर्ण कलियुग आत्ताच एवढं हे होतंय नंतर किती?
नंतर खूप होणार हाय.
तेच ना.
हूम्म. मनी
हॅलो.
हा बोला.
आणि काय म्हटलो मी?
काय बोलताय?
आणि काय काय मग म्हंटलो?
काय?
आणि काय काय चालू हाय म्हटलो विचारले.
भरपूर म्हणजे हे चालूच हाय ना आता एक्सीडेंट मर्डर. म्हणजे एखाद्याचा जीव घेताना कोण विचार पण नाय करत, आता भरपूर चालू हाय ते. आई वडिलांना पण लोक मारतायेत.
ते तर आई-वडलांना माराच खूप हाय की रोज डेली ऐकतोय मी.
तो एखादा कसा करू शकतो, आपल्याला ज्या वडिलांनी आईनी जन्म दिलाय. म त्यांनाच आपण मारायच म्हणजे वि विचार पण नाय करू शकत आम्ही तर ह म्हणजे आपण लोक हे विचार पण नाय करू शकत तर काही लोकांना ह्या गोष्टी नॉर्मलच वाटतात.
हो गेलं तर गेलं म्हणतात ते.
हो ना. त्यांनी एवढं आपल्याला लहानपणापासून मोठं केलेलं असत. आणि आपणच त्यांना नंतर त्यांनी एवढं लहानपणापासून आपल्याला मोठं केलेलं असतं. एवढ्या गोष्टी सगळ्या गोष्
सांगी हम्म सगळे दिलेय असतय, आणि त्यानी त्यालाच शे शेवटी मारून टाकतात ती.
तेचं ना कुठल्या गोष्टीची कमी नाही आणि नंतर म असं काहीतरी होत थोडंफार झालं की, मग डायरेक्ट जीव घेऊन टाकतात. भांडणं काय होतात सगळ्यांच्यात ना तेच ना भांडणं काय होतातच अस तात हा पण असं डायरेक्ट मर्डर वगैरे नाही झाली पाहिजे, आणि आता कस चाललंय ते अ क हा बोला
हा
काय बोलताय?
काय नाय बोला तुम्ही
हॅलो
हा बोला
तेच आता शिक्षा वगैरे नाही होत ना म्हणून हे प्रकरण जास्त घडतय.
होय. काय? हॅलो
हा बोला
काय हा बोला अहो हो कट करतो तिकडे
हॅलो